बोल
कॉल कट करते परत करते.
नको असूदे ठीके राहू दे एवढं काय नाही.
अग नाही ग हे आला एक मिनिट थांब.
ओके
बरं ठीक आहे थांब.
काय म्हणते?
सतालात
नाही नाही नाही येत आता नाही येत आवाज
ओके ठीक आहे कारण ना ते
हो
हा ते. कारण ते कट केल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम होतो नंतर वेस्ट मट.
हा ते ना आपलं स्पिचअल इफेक्टिव हो. आपण जर कट केला ना तर मग तु ह्याच्यामध्ये. आजचा दिवस छान गेलाता. म्हणजे आता कसं माझं म्हणजे नवीन आता जॉबच चालू झालंय ना. मग सकाळी जरा लवकर उठायला लागतं ग खूप गडबड होते माझे स पाच वाजता उठावं लागत. कारण मग पाच वाजता उठून हम्म. पाच वाजता उठून मग मिस्टरांचा ड्बा बनवायला लागतो परत मुलगा माझा नर्सरी आहे. मग त्याच्यासाठी वेगळा नाश्ता बनवायला लागतो दोघांचे टिफिन बनवून मग मला साडेसात वाजता जावं लागत माझ म्हणजे मी पार्ट टाइम करते ना सध्या तर मग साडेसात. तर ते साडेबारा टायमिंग आहे माझ आठ वाजेपर्यंत जाते मी. मग सगळं आवरून जावं लागतं तर थोडीशी माझी दगदगत होते.
अच्छा.
तुझं तुझं काय असतं?
अ्छ अ माझं म्हणजे माझे मिस्टर तर सध्या म्हणजे त्यांचं शिफ्ट वाईज काम असतं. कधी फर्स्ट असते कधी सेकंड कधी नाईट शिफ्ट असं. तर म्हणजे. आता सध्या तरी फर्स्ट म्हणजे फर्स्ट शिफ्ट मॉर्निंग शिफ्टच चालू आहे. सकाळची तर. ते सकाळी सातला जातात, ते जाऊपर्यंत मी उठतच नाही. आणि. गेल्यानंतर मग मी लगेच उठते आणि मग काही नाही वगैरे प्यायचा. अ कधी कधी अ शिवमची. म्हणजे म्हणजे होमवर्क दिला असतो तर तो कधी कधी घ्यावा लागतो पण म्हणजे मी रात्री जास्त. जास्त करून घेत असते. सकाळी उठून चहा वगैरे पिऊन मग त्याला लगेच टी व्ही लागतो. मग तो टी व्ही बघतो तोपर्यंत मी त्याचा नाश्ता वगैरे बनवते. आणि मग त्याला नाश्त्याला दोनदा बनवावं लागतं म्हणजे इथे काही खातो आणि टिफिनला पप. पण घेऊन जातो.
हो तसच असतं माझ्या मुलाचं पण तेच आहे. त्यांना पण.
हो. आणि मग दोन वेळेला बनवल्यावर मग तो त्याच सव्वा नऊ पर्यंत. आंघोळ वगैरे सगळं आवरून. अ मग त्याला मी सव्वा नऊला स्कूलमध्ये सोडून येते. आणि मग त्याच्यानंतर. परत मग असंच काहीतरी म्हणजे ऑदर. अम् कुठून तरी पैसे यायचा मार्ग असला. काही काम असेल तर मग त्यावेेळेमध्ये मी करून घेते समजा. अ सव्वा नऊच्या नंतर साडेनऊ पासून ते. अ सव्वा एकला त्याची स्कूल हा. सव्वा एकला त्याच्या स्कूल टायमिंग आहे मग परत मी त्याला घ्यायला जाते तोपर्यंत काय. काम असेल तर मी आवरून घेते किंवा मग त्या वेत. अ हा आता जस की आपला कॉल चालू आहे तर मध्ये मध्ये पंधरा मिनिटात कधी लास्ट. करून घेते कधी अंघोळ करून घेते कधी काय काय वेगळं असं
बरोबर तेच ना म्हणजे आपलं प्रत्येकीच आता आपण त म्हटल्यानंतर आपलं बिझी शेड्यूलच असतं म्हणे काही ना काही असत आता माझं पण याच्या आधी जेव्हा मी जॉबला नव्हती जात तेव्हा माझं पण सेम रुटीन होतं सकाळी उठून त्यांचा दोघांचा नाश्ता बनवणं मुलाची अंंगोळी पासून त्याला रेडी करणं मग त्याला खायला भरवणं मत्रटी व्ही लावून देणं मग तोपर्यंत त्याचा टिफिन वगैरे सगळं रेडी करून त्याला स्कूलला सोडून येणं पण आता कसं होतं माझं की आता माझे मिस्टर हे सगळं आवडतात कारण त्यांचं दहा म साडेसातला जाते तर मग ते त्या वरून घेत त्याची आंघोळी वगैरे सगळं करून मग त्याला स्कूल ला सोडून येतात मग मी माझी मी जिथे जॉबला जाते ते त्याच्या स्कूल पासून एक दोन मिनिटावरतीच आहे. मग मी त्याला तिथूनच तशी त्याला सव्वा त्या साडेबाराला स्कूल सुटते. मग बारा वाजता त्याला घ्यायला जाते मी आणि मग परत मग एक सा गरजापर्य तू थांबतो माझ्यासोबत ऑफिसमध्ये आणि मग नंतर मग घरी येतो आम्ही असं असतं मग घरी आल्यानंतर पण कमी कामं असतात का ग सकाळची लवकर जाते तर मग सगळी पडलेली असतात कामं तशीच माझी
जे भरपूर जे जॉब करतात ना त्यांना खरंच खूप म्हणजे मी कमाल करते बा माझ्यात तरी एवढं सहनशक्ती नाहीये की मी सगळं करून इकडे परत म्हणून मग मी थोडस हे घरीत अस बाकी तर काही जास्त करत नाही
नाही ग पण खूप आता गॅप झाला चार पाच वर्ष झाले आणि कामाची सवय असली ना का मी हे होतं मग चार पाच वर्षाच्या गॅप नंतर अजून प्रॉब्लेम होतो कारण ना घरात बसून म्हणजे मी पण मला पण असं वाटत होतं की मी पण नाही करणार पण घरात बसून बसून ना असं एकदम आता हे फीलन्सिंग आपण करतो ते तरी किती तुला कधी असतं कधी ह्या महिन्यात असतं तर कधी पुढच्या महिन्यात काहीच काम नसतं
हो कधी कधी दोन तब्बल दोन दोन महिने गॅप असतो
हा तेच मग मला खूप बोर व्हायचं म्हणजे काही कळतच नव्हतं पण मला जवळपास इथेच भेट आणि मुलाच्या म्हणजे त्याच्याकडे पण माझा दुर्लक्षणही होत त्याच्या याच्यामध्ये टाइम म ऍडजस्ट होते म्हणून मग सध्या मीार्ट टाइमच कर
अच्छा आणि हे पण म्हणजे आता बघ ना आता करायचंय पण किती मध्ये अ मध्येच कुणीतरी येतं समजूनच घेत नाही थोडंही
हा ना ते म्हणजे प्रत्येक गोष्ट असं चालूच असते आपली काही ना काही
म्हणून मग मी ना मी कधी असं ट्रायच करत नाही पण तू आज म्हटली चल म्हटलं जाऊ दे नाही होत हिच्यासोबत तर मग आपणच हिच्या वेळेत वेळ काढू नाही तर मी कधीच राह किंवा असा वेळ नाही काढत मी फक्त शाळेच्या टाइम मध्येच काम करत असते
अच्छा मग हा माझं पण आधी तेचच व्हायचं हा गेला ना स्कूलमध्येध्ये क एवढी असायची ना पहिले खूप असायचं काम काय काय असं ते सेंटेनस रेकॉर्डिंगचं वगैरे तू कधी केलंय का
कोणतो
सेटे्सेकॉर्िंगचे वगैर प्रोजेक्ट असात बग
हा ते एक केलेलं आहे फक्त ते दोनशे का काहीतरी एकशे काहीतरी आहेत ना तेवढेच केलेले एकदा ते दोनशे रुपयाच बाकी कधी नाही केलेलं मी दुसरं
मी ते खूप केलेलं आहे पहिलेय म्हणजे असं तीन तीन हजारप
भरपूर हे अ म्हणजे माहिती असेल हा मग मला पण सांगत जाशील
हो हो हो कारण मी तुला एक दोन आहेत माझ्याकडे त्यांचा तुला नंबर म्हणजे मी तुला त्यांचे लिंक पाठवते मग त्याच्यामध्ये तू वाड हम् म्हणज एक त्यांच्याडे असं तीन ती हार सेंटन्स वगरे किं चार हजाराचं सेंटेनस वगैरेच असतं म्हणजे चांगलं असतं काम त्यांचं पण फक्त पेमेंट थोड डिले करतात. पण होऊन जात म्हणे एक आपल्याला हाऊस वाईफ म्हणून आपण तेवढं ठीक आहे आता काय आपल्याला लगेच कोणी काही आठ दिवसांनी पेमेंट नाही देणार. आप जॉब अस त आपल्या म्या पमेंट भे म्हणजे महि्याखिरीच पघर भेटतो.
हो बरोबर आहे तेवढं तर म्हणजे आपण समजून घेऊ शकतो आणि नाही तो काही प्रॉब्लेम नाही चाळीस पंचेचाळीस दिवसांनी जरी झालं तरी चालेल. फक्त म्हणजे काम पाहिजे काय तरी रिकामे बसण्यापेक्षा ना मला असं वाटतं कुठेतरी गुंतलेलं बरं
हो माझं तेच व्हायचं म्हणजे काहीतरी मी सारखं सर्च करतच असायची अगं नेट वरती वगैरे म्हणजे कंटिन्यू काहीतरी चालूच असायचं इथे ह प्रिलान सिंग आहे का तो आहे का कंटन्य
नाही मी पण म्हणजे माझं पण तेच चालू आहे मला म्हणजे मला तरी गरज आहे म्हणजे मला करावं वाटतं तर मी करत. ते कारण बाहेर जाऊन तरी मी नाही करू शकत मग हेच माझ्यासाठी चांगला पर्याय मला असं वाटतं.
अच्छा एकच बाळ आहे का तुला?
हो एकच आहे.
अच्छा माझं पण एकच आहे. तीन वर्षाचा आहे तो
सेम हा पण तीन वर्षाचा आहे आता जून मध्ये बर्डे झाला त्याता
हा याचा मार्च मध्ये झाला. मी तर अस कोपऱ्यापासून हात जोडलेत कोपऱ्यापासून
सेम सेम.
तुम्ही? तुम्ही कितीही बोला काहीही बोला. मी नाही करू शकत पुढे काही
मला सेम माझी सेम म्हणजे परिस्थिती माझी सेम आहे खरंच.
अ अगदी स्वर्ग स्वर्ग दिस
तुम देव जरी आले खालीन ते जरी म्हटले ना तरी पण नाही बले. शकत माझ म्हण.
माझं पण असत ते आता आपले आई वडील वगैरे असे बोलतात ना की अजून पाहिजे एक
नाही माझ्या आईवडील तरी माझ्याच याच्यामध्ये आहेत की नको नको दुसरं नको.
अच्छा नाही मला म्हण सारखे फोर्स करत असत. आ मोठा झाला तर म्ह अच्छा. पण काय नाही ग आपण करतो पण आपल्याला एक जेव्हा आपण एकटि फॅमिली असतो. अ संयुक्त कुटुंबात असतो तेव्हा आपल्याला ते सहन करावं लागतं.
नाही ग म्हणजे कसं होतं माहिित आहे का बोलायला सगळे असतात ग पण शेवटी अ आता आपल्याला हे. हा एक हो याच्या वेळेला पण तर सगळे म्हणलं काय नसतं होत होऊ द्या. आम्ही सांभाळतो आम्ही सगळे बघू काही नाही होऊन जातात असं तसं पण ज्यावेेळे वेळ येते ना त्या सगळं स्वतःलाच करावं लागत जेव्हा याच्या ताटावरून कधी कुठल्याही वेळी काही जरी झालं तरी आपल्यालाच ओठावं लागतं.
हो अजूनही आता किती तीन चार वर्षाची मुलं झाली तरी अजूनही
नाही हो ते तर आहेच आहे. कोणीच नाही म्हणजे कोणीच नाही करू शकत तेवढं आईलाच करावं लागतं खरंच आहे.
हगदीच
म्हणजे आपलाने आता आता आपलं दिवसभर तर त्याच्यामध्येच जातो ग आता मी जरी आली ना कामावरून म्हणजे आली ऑफिस ऑफिस वरून तरी पूर्ण अशी भांडी भरलेली असतात ओटामध्ये ती घासायची परत- मग कपडे धुवायचे कचरा वगैरे कचरा वगैरे तर मी सगळं आवरून जाते केर वगैरे काढून जाते. तरी पण मग भांडी घासून सगळं आवरणं, कारण आपल्याला ती एक सवय पण असते. म्हणजे गृहिणी असल्यामुळे आपल्याला- घरात पसारा पण आवडत नाही, आपण सगळं साफसफाई जेवढी आपण आपलं घर जेवढं स्वच्छ राहील तेवढं आपल्याला चाल मग त्याच्यामध्येच माझा पूर्ण रोज एक दिवस निघून जातो, मग थोडासा टाइम भेटला की या
हा बरोबर माझं पण असंच आहे मला अजिबात घरातच असा कचरा वगैरे आवडत नाही माझं तर जाऊ दे मी जर एखाद्या दिवशी कंटाळा केला जसं की मी आज कंटाळा केला थोडी अ शिवम झोपला म्हणून मी पण झोप लागली. मला मग मी झोपले आणि मग ते आले जॉबवरून आणि मग भांडे तसेच पडलेले होते आणि कपडेही तसेच पडलेले होते. म्हणजे कपडे काही जास्त नव्हते, पण तेच रोजचे थोडेसे तर मग म्हणे अं सगळा वास यायला लागलाय. मग मी म्हटलं रोज मी क्लीन करते, पण आज मला थोडं दुपारी मी हे होते म्हटलं व्यस्त होते. तर मग करते, मग मी त्याच्यानंतर अर्धा तासात सगळं क्लीन केलं. कारण मलाच घाण आवडत नाही. मलाच खूप टापटीप लागत, पण मग मला असं वाटतं- एखाद्या दिवशी जरी राहिलं तरी पण कोणी समजून नाही घेऊ शकत.
हो ग माझं पण सेम तसंचे आमचे पण हे त आले की मी हा इथे पसारा मग तो इथे ठेवलाय. आता ते घरात आहेत म्हणून जरा हळू बोलते.
अच्छा आणि माझं तर कसंय माहित आहे का? शिवम जरी असला ना, तरी पण ना घरात एक सुद्धा वस्तू इकडच्या तिकड झालेली नसती इव्हन त्याची खेळणी सुद्धा घरात दिसते. णार नाही लवकर. कुणाला कुठे, कारण मी व्यवस्थित रोज म्हणजे देतच नाही, एक तर मला - पसारा केलेला आवडतच नाही.
नाही आमच्याकडे खूप बाही त्याला तेवढे खेळणी लागतात आताच मी काम करायचं तर मला म्हणतो सगळी खेळणी द्या आधी मला काढून तरच मी बसेन शांत. असं मग सगळं आता ते काय- काय पत्ते वगैरे त्याच्याचे ज खेळणी आहेत ना सगळं पूर्ण घरभर करून ठेवलंय आणि त्याच्यासोबत खेळत बसलंय.
आर वा छान
मी त्याला खूप म्हणजे असं असत, पण तो स्वतःच उचलून पण ठेवतो, ती एक सवय लावली मी त्याला की- जेवढं तू खेळणे घेशील तेवढं तुझ्या बास्केटमध्ये परत ठेवून दे. मग तेवढी एक आहे सवय त्याला की, जेवढं खेळतो तेवढं सगळं आवरून त्याच स्वतच स्वतः ठेवतो. आता मी सकाळी जाते तरी असं रडत वगैरे नाही आधी त्याला आता पहिले आपली सवय होती ना आईचीच. सगळ्याला आईच लागायची. पण आता व्यवस्थित आता थोडस समजवून करतो बरोबर. आता मला बाय कर. ए आई जा मी येई ना मला घ्यायला ये वगैरे असं चालूच असतं.
ठीक आहे. थांबू आपण इथे वेळ झालेला आहे आपला चालेल. छान वाटलं तुझ्याशी बोलून, धन्यवाद!
छान वाटलं, धन्यवाद!